काय करतेयस? जेवण झालं की नाही?
आता मुलगीला भरवणार बघ जेवण.
हम्म. हम्म. मुलगी काय करतेय? शाळेला चालली का? आता आहे का व्यवस्थित?
हो जाते. डेली जाते. सगळं आता होमवर्क ते न आवरलाय तिचा. मग आता जेवली कि म झालं. म झोपाया रिकामी. ती आहे की आता चौथ सुरू आहे तिला.
अ तरी झाली की बाई मोठी. की मी होतो बी एस सी थर्ड इयरला. तेव्हा ही केवढी केवढी होती.
होय. आणि नाही ग लई दिवस फास्ट चाललेत. आणि मुले बघता बघता मोठ्या होत्यात. समजत- नाही. मलाच समजना. कधी माझी मुलगी एवढ्या लगत चार वर्षा ची झाली.
हेच की मला पण तेच म्हणालोय. आ मी बीएससी थर्डला होतो ते ती केवढी होती आणि चार वर्षांची झाली बगता बगता चार वर्ष गेली वाटत पण नाही चार वर्षी गेली तसं हम्म तेच तुला काहीती दिवाळीच्या सणासुदीला वगैरे किंवा इतर वेळी टेस्टी काहीतरी खायला पाहिजे असली तर जरा कुरकुरी येत अ चकलीची रेसिपी काहीतरी पाहिजे होती ना.
होय होय तू सांगतो बोललीस ना मला
हम्मम तेच म्हणलो वेळ आहे म्हणलो आता सांगूया म्हणलं म्हणजे एकदा ट्राय करून बघ म्हणजे कसं दिवाळीला वगैरे आपण कसं बाहेर डबं वगैरे देतो ना पाहुण्यांना ते मग जरा चविष्ट चकली वगैरे झाली तर चांगले वाटते नाहीतर मग एककांची मऊ होत्या एकेकांची मोडत्या मग ते द्यायला नको वाटते पाहुण्याना मग एकदा करून आम्ही घरात करून पाहिली चांगली झाली तू पण ट्राय करून बघ कशी होतीय मग
होय होय. खरी
हम्म हम् पहिला काय करायच सांग म्हणजे चकली करायसाठी तांदळाचं पीठ घ्यायचं. हॅलो अ तुला किती कप दोन तीन दोन तीन कप किती पाहिजे तेवढे तांदळाचं पीठ घ्यायचं.
हम् जय महाराजांचा आणि
दोन एक किंवा दोन कप तांदळाच्या पिठात बेसन
हम् हम् बघायचच.
मग उडीद डाळीचं पीठ उडीद उडदाची डाळ असते क नाही.
हम् हा.
ती डाळ दळून आणायची आणि ते एक दोन चम च्या उड उडीद दाळचं पीठ घ्यायचं त्याच्यानंतर चण्याचे पीठ भाजलेले चण असतात की नाही त्याचे पीठ आणि फुट्यान डाळ फुटाण डाळीचे पण बारीक करायचं ते
हा हा.
आणि चण पण बारीक करायचे. त्याच्यानंतर तीळ घ्यायचं. आणि ओवा म्हणजे थोडं थोडंस चमचा एक चमचा तीळ, ओळा, हळद घालायची हिंग घालायचं. परत आपली लाल तिखट चटणी घालायची त्यात आणि मीठ काय आपल्याला चवीनुसार आपण घालतोय. मग त्याच्यानंतर त्याच्यात त्या सगळ्यात गरम तेल गरम कराय आणि ते त्यात सगळ्या मिश्रणमध्ये घालायचं. मग पीठ ते मळताना खरं कोमट पाण्याने पीठ मळायचे. गार पाण्याने मळायच नाही चकली तुटते.
हा हा.
हम्म सगळ्यात मेन हे आहे कोमट पाण्यानच पीठ मळायच आणि तेल आपण तळण्यासाठी घेतोयच. मग काय करायचं एका एक आपली आता घरातली परात असते का नाही त्यात सगळं पण हे जे मी पदार्थ हे तुला सांगितलं इंग्रेडिँट्स ते सगळं घ्याय त्यात तांदळाचं पीठ बेसन उडीद उडीद पीठ फुटाना पीठ सगळं चाळून घ्यायचं
हा हा!
त्याच्यात मग ते चाळून सगळं घेतल्यावरती तीळ ओवा हळद हिंग तिखट मीठ घालायचं सगळं मिक्स करायचं त्याच्यानंतर मग कढईत तीन चमचे तेल गरम असं कडकडीत गरम झालं पाहिजे असं गरम करायचं आणि ते त्या घेतलेल्या ते परातीत घेतलेल्या पिठावर ओतायचं
हा!
आण ते ओतल्यावर कणी हातान अस जरा त म्हणजे ते एकत्र होते की नाही हातान जरा सुट्ट करायं अस घास सायच आता असं हात हाताला म यामुळं काय होतं चकली खुसखुशी होत होत त्ते असं मग घासले तरी जरा हाताानं सुट्टे सुट्टे पीठ केल्यावर मग थोडं मग जरा जरा कोमट पाणी करून घ्यायचं आणि ते घट्ट घट्ट खरं मऊ मऊ होईपर्यंत पीठ मळायचं जरा चपाटीच पीठ मिळतोय कणी त्याच्यापेक्षा जरा घट्ट पाहिजे मग चकलीच्या साच्यात एखादा असेलच की तुझ्याकडे आहे ना तुमच्या चकलीचा साच्या हा मग त्याला कणी आतनं तेल लावायचं
हम्म!
आणि मग ती चकती लावायची खाली जी असते ती- मग पिठाचा गोळा घ्यायचा आपण घेतोय तस आणि त्यात घालायच आणि मग पेपरवर किंवा केळीच्या पानावर चकल्या पाडायच्या.
हम्म!
मग कढईत तेल गरम केलेलं असतय त्यात छोटा तुकडा पहिला टाकू टाकून बघायच की तेल कढले काय
हा!
हम्म, मग एक तीन चार चकल्या एका एका टाइमाला सोडल्या तरी चालतात.
हम्म हम्म!
मग ते टाकल्यावर चकली कस फेस येतोय की नाही त्याच्यावर तो कमी झाला की मग चकली परतायची म्हणजे चकली थोडीशी सोनेरी कलर मध्ये ता येऊपर्यंत तळायची आ मग खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं पहिला गरम तेल घ्यायचे कडकडीत
हा!
आणि त्याच्यानंतर पीठ घट्ट मळायच
हम्म!
आणि ते केल्याली सगळ्या चकल्या कणी गार झाल्यावरच डब्यात भरायचे.
हा हा होय नाही तर गरम भरलं तर मऊ पडतात ना
हा मऊ पडतात मग मी तुला रेसिपी शेअर करते काय काय लागतं त्याच्यासाठी ते आणि चिवडा पोहे पण त्याच्यासोबत खायला चकली चिवडा छान लागतो ना मग कुरकुरी च पण तथ आपल्याला चिवडा पाहिजे असेल तर अ पातळ पोहे चिवड्याचे पोहे मिळतात की किराणमालाच्या दुकानात
हो
ते पोहे आणायच शेंगदा न जे जेव करा त्याच्यानंतर डाळी बघ चनाड घ्यायची आणि ते अनेक डाळ असते मी ते का आपण खर फुाळ्यांची डाळ
हम्म
ती घ्यायची त्याच्यानंतर कडीी पत् हिरवी मिर्ची खोबर सा ख हळद मीठ तेल हिंग मोर जे कोथिंबीर लंबू घ्याय कोथंबीर सज म्हणजे आपण सजवतो कोथिंबीरीने थोडीशी चौपण येते आणि ते दिसायला पण चांगले दिसतेय को बीर घेतलं मग काय करायचं हे दुवाईचेते
हम्म,
आणि त्याच पाणी नितळून घ्यायचं. जास्त वेळ पोहे भिजयचे नाहीत, गिच्च होतात. आणि चिवडा मऊ पडतोय,, हा, मग त्यात हळद आणि साखर, मीठ. मिक्स करायच.
हम्म,
मग, तळण्यात बघ. अ, मध्यम गॅस ठेवायचा, आणि तेल गरम करायचं. आणि त्यात शेंगदाणा घालून, थोडासा कलर चेंज होईपर्यंत शेंगदाना तळून घ्यायचं आणि त्याच ते तेलात फुटाण्याची डाळ आणि चणा डाळ घालायची. आणि ती कुरकुरीत तळून काढायची.
हा,
आणि मग खोबरं, कडीपत्ता, खोबरं जरा कापून घालायचं. आणि हिरवी मिरची, जरा टाकून लगेच काढायची. त्यात ना म्हणजे ते लगेच हे होतय नाई. आणि मग ते, ते खोबऱ्यातील काढून घेतले की त्यातच. मोहरी, जिरं आणि हिंग घालायचं.
हा,
आणि परत ते तळलेले सगळ जिन्नस, परत तेलात घालायचे आणि. त्यावर पोहे घालायचं. आणि हळुवार ते सगळं मिक्स करायचं, आणि दोन मिनिटं मंदऽ चेवर गॅस बारीक करुन जरा गॅसवर ठेवायच, आणि वरनं, लिंबाचऽ चा रस पिळून कोथिंबीर घालायची.
हम्म हम्.
फक्त पोहे जास्त, हा फक्त पोहे जास्त धुवायचे नाही दोन वेळा धुवायचे.
हा.
आणि सगळं प जे वेगवेगळे वरचे जे इन्ग्रेडियंट्स होतं ते सगळं वेगवेगळे तळायचे एकत्र तळायचे नाही.
हम्म हम्.
हम्म, आणि म्हणजे असं हवाबंद डब्यात पॅक असतय की नाही त्यातच ते भरायचं म्हणजे कसं, हे होत नाही. अ चांगलं राहतय आणि अ चिवडा पण कुरकुरीत राहतोय नई. हम् जास्त दिवस टिकतय आणि कुलकुरीत राहतय गं.
होय, चालतय बघते मी करून ट्राय कर ते काही अडचण आली तर, कॉल करेन तुला मी परत आणि.
होय ह्या दोन्ही पन रेसिपी करून बग, होय च चकलीची बघ चकली म्हणजे चांगली झाली होती, एकदा करून खाऊन बघ चकली कशी वाटतीय.
हम्म हम्म.
आणि मला मग सांग कशी झालती ते म्हणजे आम्ही पण एकदा अशी सहज कोणीतरी सांगितलं होत आईला म्हणून आईन केलतं. हा म तेच की म्हणून म्हटलं.
जेवलीस का नाही?
नाही अजून आता जेवायचं तुझं झालं की नाही? मुलीला भरवलीस का नाही अजून?
नाही तिला भरवलं आई भरवता येत. थोडस मी जेवते. जरा स्टडी पण करायचं आहे ग, म मी बस तेच स्टडी ना, खरं आता लेट झालाय म्हणून म्हंटलं पहिला जेऊ. बसूया म एकदा बसल की सतरादा उठाय नको वाटतय ना.
होय होय काय रे काय रे हा खाऊन आला चालतय घे हाईस नव का बरी मग? जीव नको झालय हम्म हम्म. हा हा.